हॅलो
हॅलो
हा बोला.
काय ग जेवण झालं?
हो झालं.
काय भाजी खाल्ली?
भाजी वरण भात चपाती कोबीची भाजी
रोज वर नसर तर वरून खा खाऊ कंटाळा नाही आहे.
रोज वरण लागतो वरण भात. हम्म. मला हसायला येतं.
येडी रंबा.
बाहेर श
बाकी तब्येत शव झोपला?
अभ्यास केला का नाही.
अभ्यास नाही केला आज लवकर झोपला जेऊन.
तर क्लास लाऊंदे.
कसल?
आणि ते त्याचे क्लासला पण कराटे वैगेरे.
काहीच नाही आमच्या गावामध्ये.
नाशिकाला लावां होतं त्याला घेऊन यायला घेऊन जायला कोणी.
कारण की अ ते रेग्युलर अकॅडमिक क्लास लावण्यापेक्षा बाहेरचे क्लास लावल कधी बर.
नाही लावायचे त्याला. इन्स्ट्रुमेंट तो छान वाजवतो म्हटले मग त्याच्यातच काही तरी पोतेचं.
हम्.
नाहीथ नाही ना गं फॅसिलिटी ते नाशिकल जावं लाग.
हम्
बर आवरल.
नवऱ शिपाय जातो
र बसलो अ झोपली का अजून.
झोपायचंच आहेत.
हम् हम. बाकी क्लास काय म्हणतय.
चालूय चांगले.
पोर पोर आहे त्या व्यवस्थित बरोबर होता सर्व.
हम्म येत. मग तिथे फोन नाही केला का तू ती म्ह तिला फोन केला ति फोन नाही केला.
कधी?
काल फोन केला त मध्येद.
तिनी मला संध्याकाळी केला होता अग तेव्हा आम्ही झोपिलो होतो.
ह तेवा दिवसभर नाही केलं.
दिवसभर मग मला टईमच नव्हता ना वेळेस.
हा मी तिला बोलली ती घरी नव्हती.
हम् तिकुणा आलन इकडे येऊन लगे निम स्वयंपक ह लगेच.
रामचं फोटोशूट केलं वाटतं त्यांनी नका.
हा तिने टाकणार मला फोटो.
हम् तुम्ही गेले तर आता तिकड चालतच.
हम्. तिकडे चाले होती ते ना मला टाइम नव्हता म्हण ते कोणा आलो लाईट आहे नाही घरामध्ये. स्वयंपाक वगैरे आवडला लगेच मिळत गेलो.
हम्म.
तिचा फोन आलाव्हा नेमक म माझ फोन गाडीत होता. ते कळलंच नाही मला तिचा फोन आला म्हणून. मग घरी आल्यावरती पाहिलं म्हटलं आता एवढं. टाइम झालाय फोन करायला जाऊ दे म्हटले मग. सर मग मेसेज टाकून दिला तिला म्हटलं काय ग कॉल केला होता. म्हणे हा काही नाही किती वाजता पोचले असं विचारायला केला होता म्हणून.
ह ते मायथ करणार तू चार्ज म फोनस. नाही केला मकी. ल आज घरी नव्हते म्हणून तन फोन नाही.
फोनच लक्षात ये राहात नाही फोनच करायच आता. थाऊपय एवढं ज ते विसरून.
स पोती ग म्हटलं. शिल्पाला म्हटलं तू मला ते सांगून दिलं सवासने ज वालाच्या व्यक्तीला बोलवायचंय म्हटलं.
हम.
बर. म्हटलं ती येणारयं तव्हा ती म्हणे हा मी आता परत नंतर काय काय का मस्ं का तिला बोलेलिना म्हणे.
माणसाना सोबत बलाचचं एकाला त्या एकाला नंतर
हा नाही मग ती म्हणे आता रोहिणी त्या पण राहायला यायच्या म्हणे अजून. आणि म्हटलं ति तिच्या नवऱ्याच आधी आधीपासून डोंक खाती मल घे जायचंय मला जायचंय म्हणुन
तिला पण बोलली नाही मी. हम्म.
सेम का?
हा. म्हणजे थोड्या वेगवेगळ तिच्या दिले. हा तिन पिशू ठेवलं तर म त्याच्यातूनच करतील म्हटलं नाही नको म्हटलं आम्हाला
कायजा न - -
माझा अस ना काळ हा काळपट्ट लाल कलर ए माझा.
चांगली का?
हा वापराय जोगी हाय पण मग म्हटल्या एवढलं की सगळं वापरून ठेवायच्या.
हम्.
तिच्या जावाने त्यातलीच घालेली होती ना साडी.
हम. सारीकाला तेव्हा मागच्या वेळेस पण दिली होती ना?
हां तीनचं तिस घेत पिंक कलरची सारीकाची.
कडक होती ना पहिली.
हम्म. आताची नाही आताची साधी हाय.
पहिल्या वेळेस मला दाखवली होती ना ती.
हम हं.
अरे कडक हे गे. म्हंटलं नको मला कडक साड्या
ह ह तुला पण दिली होती का साडी?
हम्म. तर मग तिला तिने मला आत दिली होती. मी परत दुसरी काढली मग ते म्हणज तुला नाही पाहिजे हे मग मी ही सारिकाला.
मी पण नेली त माझ्याक होती एक कडक मली छान साडी तिला घेऊन गेली.
संपत्ती दिला.
हम्म. गरबनीयला आमचं काहीस होतं ना
ताई हे पोर कायसं गं.
त्याच तेनी तरि तिथे हा इ यर ते मिरवणुक होती ना समज सर त तेच माह होती म्ह मी कॉट मधू गाडी ब्या घेऊन जाऊ म्हणून. विकयच काही नाही लागत जा.
मी पाचशे रुपये देऊन टाकले होते. मी पाचशे रुपये देऊन टाकलेत तिला.
हम्.
जे घ्यायच ते घऊन टाकल ती.
हा मग त्यांच्यासाठी फेम ते वरच्या याच्यात पडेले पूर्णधुळ खात पडलयं.
अग ते वस्तू नाहीयची ते वापर होत नाही. तर पैशांचा तर थोडाफार होतो वापर.
हम्म. फोटोस म्हणते भरपूर आणलेला आहे ते वरदी वरच्या किचन मध्ये पडलेले हाईत. म्हणजे फर्निचरच काम चालू आहे पूर्ण धूळ त्याच्यावर बसली.
खालं झालंय वाट सगं कं्प्लीट होतं वर बाकी
हा खालती झालं पण खाली काम केलं त्यानी वरती काम केलं खालीला म्हणजे एकाचं वरती एकाचं केलं हा ह
हम्
पण येच दोघ जण भाऊ ये ना, संपती तते त्यांनी त्यांची ते एकाचीच सोय दिस होती.
हा म एकाचे हे फक्त दोन सासऱ्याच वेगळं केलंय त्यांनी
हा
पोरांच्या दृष्टीने नाही केले.
हम् हम
ती एक जोडी पाथर्डी लाच जाईल.
कोण
संपती चलाणी जा
हा ते त्यांचा रूम येई ना तिलां,
हम्म शॉपे म तिकड फ्लॅट घेत बहुतेक
हम् हम् ह हा तिचा ही स्वभाव छान आहे.
हम्म राधिकना इ
राधिका नावं आहे.
ह
ह
राधिका रुक्मिणी
कपोरी जरूप नाही इ
हम्म
नाही ग त्या वेगळ्याच कायतरी बोलायचं तिला टोपण नाव असेल असं वेगळं - मी त्याचं बोलते तुला काहीतरी
तिच्या नणंदेचं साखर पुडा आला का?
नाही.
संपदतीच्या
नाही नाही.
माग ते न म्हणजे घरबरनी झाल्यानंतर कोणते साखरपुड्याची फोटो ठेवले त्यांच्या घरीच होतात साखरपुड-
काय माहित बाई त्या उभे होले तर आम्ही काही त्यांना ओळखलंच नाही कोणी म्हणून. मधी गेल्या होती ती तिची संप तिची पोर होती ना मग तिला विचारलं म्हणलीे त- छोटी बा बारीक म्हटलं त बारीक गे ती तुझी कोण य त म्हण काकी ती- म्हटलं त्या दुसऱ्या म्हण त्या आमच्या आत्या नाही गेलेत मग आत्याशी बोले.
ती नाही बोलली का? तिने ओळखलं असेल -
तवी
सासू होती काय तिची लहानी
तून
हम्म
नव्हती ना पुंढरपूर ला जायेल ये.
लहानी सासू का
हम्म हम्म
ती भारी बल का बोलते म्हणजे भेटले का बोलातस.
हम्म ती सासू लय आणि मोठे सासू पण बहिणीच्या पोरीच कोणाचे लग्न झालेय वाटतं ना म ती् मावशी का पण आजारी मा तिकडे जायले.
ह म दोघे जावाचटे
हम्म. छान बांधलेय पण घऊते न ना मस्त वाटत.
हम्म.
पुढे जागाच लय सोडली.
मग मीसला कंप्लेंट करायच ना बेटा. म त्याला रस्त होणार रस्ता कधी घर.
माझाच पण मंगलस ग जागा किती वा्हायाय जाते अशी.
हम्म करते ना ते कायतरीते त पुढे.
पुुढं काय करतात शेड वगैरे ओायचें वात त्यांना कपडे दिस पाहियले.
मग शेड ओढले त्यांना मग पुढे थोडं जागा सोडून शेड ओडलं तर होईल.
हम्म.
मजा असते.
केतन च काय चाललंय.
फोन बाद आहे.
कीड येतो ना आवाज त्यांचा मग त्याम आवाज वाढवी त्या वाटतो.
मीच येईल तीथ चालल्या पण लगेच.
ह ठीक आहे चालेल चल. हा आवाज येत नाही आता. ठीक आहे चालेल चाल आता करू बंद. हॅलो. हॅलो. हॅलो.